मिनटं झा
हा त्याला उघ तर काय चांगलं ते
नाही पण पुढचं जास्त झालं की ते आता कॉल तसेच राहते तसे ल जास्त असं वाढतो वाढ आता अजून वीस होतील अजून दोन फोन केल्यावर
होय
अजून दहा कॉल हेत
हम् हम
अजून काय
काही नाही ग तुझ्याकडे आठ दिवसाचा टायमिंग आहे. काही विषय नाही तुझ रोज चार पाच केलीच तरी बास संध्याकाळी.
हा काय दहा दिवस दहा तार कलरयात.
सोनीला नाही का करू शकत का तिचं नाही
नाही नाही बंद झालं ना त्यांचं मध्ये आलता हो त्यांना
होय ते जे संपले असतील फोनंट
म्हणजे इथं पुण्याला आलतं ना त्याच्या आधी आलत त्यांना
होय हा मग तिथं संपून म
आता खूप दिवस झाले त्यांना येऊन.
बरोबर बघ का मला वाटलं जो आपलं काही की जा काही बघी बघ ते टाका मागावर.
त्यांच ते एक लय काय काय असत बर का झोपलो म्हणतो आणि चांगलं बघतात.
अह.
मला वाटलं झोपलात काय कि तर बघतय
काय नुसते झोपायची ऍक्टिंग करत झोपायची खाली टाकू दे आमचं तर कस कर ते झोपते डोळे झाकून खाली टाकला की थै थै थै उठून नाचते. इतकी तर शहाणे आहेत ते.
हो.
रात्रीचे भूतच आहेत.
कस नाय काय नाही बोलली ना.
हा हा पण बसले पुढला तर. सपोर्ट करून घ्यावा.
हम्म.
अजून
काय नाही बस बसले
आज काय स्वयंपाक करितात?
आज काय स्वयंपाक केलता काय तेच भाजी, बटाट्याची आमटी, चपाती आणि भाजी. त्याची भाजी होती वरणाची. आत्या आली काय काल?
तेव्हाच आली की त्यांनी.
हा तो परवा दिवशी झाली वाटत मम्मी म्हणले गेल्या.
दुसऱ्या दिवशी एक दिवस येऊन हम्म तेव्हाच गेले त्यांनी.
हम्म हम्म.
तेवढ एकच दिवस राहिले नंतर गेले.
हम्म हम्म हम्म.
हम्म.
म
अजून काय?
काय नाय मंग बसले पोरग खिंट्या झोपला आमचा बारक झोप झोप आव झोपतय दोन मिनिटाच्या आज झोपतेय ते. हे बारकच लय कडू आहे. झोपतच नाय लवकर. चिंट्याचं काही टेन्शन नाही बघ मला.
ह ह.
मग काय तर.
म चालायचं एवढं लांब आहे ना आमचं याला सकाळी सोडलं ना तिथं शाळेत तिथनं मला दहा प पंधरा मिनिट लागत्यात मला आमच्या क्लासला जायला पाठी मागन जाते तरी मी मागच्या रस्त्याने तर मध्ये जाऊस तर मला निसता घाम घाम येतय मला दरदरून घाम येतेय तिथे वर जास्तो सेंटरमध्ये गरगरल्यावानी होते अन घाम येते.
हम हम हम
एवढे म्हणजे दमते मी चलू गेले की आधी फन खाली बसवतात नाही ऊन कुठे आता दोन दिवस झाल आवळत आहे की उनठते आता चालण्याने घाब येतय ग
चाललंय मी हा तस
चलून चलून घाम येते ना मग मीटर दोन मीटर चलायचं चलून चलून घहा मिळेतय मला क एकदा फॅन खाली बसवल्या आणि पाणी पिल गटागटा असू होती
चाल चालल
ते म्हणते ना चांगला असत चाललेलं फॅट कमीते
कमीत होय
ग्रहम निघून गेले जेवढं आपल्या शहरात ना घाम निघून जाईल तितकी चरबी कमी होती म त्या
हम्म पण आपली चरबी काही कमी होत नाही
खरंच की बाई मला तर किती लोड आहे तीन चार महिन्यात किती खराब वयलं पाहिजे मी आमच प्रथमेच्या तुला तू खराब झाली पण मी न ति चेहऱ्यानेच खराब झाली म्हणलं बॉडी आहे तशीच आहे ज बर खोलीले मॅडोय
हह
बॉडीत काय फरक पडत नाही
बॉडी काही खराब होई नाही का
बक्की मी म्हणते बॉडी बारीक व्हावा
काय पोरे एवढे ताात देते ज फेड असल्यामुळे कुठलं पाडे खरकच प्रॉब्लेम वाढत असा
कुण टेन्शन आहे मला तर काय नवचई
मग का झोपच नाहीय म्हणल्या शरीराला काय
हम्म तीन महिने विधाव पड होती करी वैधवपूर त्याच्या बाबाचं काही निवनत कामही फिरून बिरून सगळं
ह
बक्या का
तुम्हाला नेमका कशाचा प्रॉब्लेम आहे आणि ट्रप ला झा म्हण
नाही ट्रिपला नाही चाललीय का ते
हम
ंग चा त्यां ड लोकां टिंगाय तथ त्याने आता मग अशी बॅग पॅक करत होते ना त्यांची सांगितलं दिलंस लोकांची मीटिंग मी म्हणलं गोव्याला चाललं तरस् तरीचे कपडे कशाने घेऊन चालत म्हणलं फुल शर्ट न पॅन्टा न जीन्सच्या तीन घेतल्या सोबत तीन दिवसाच्या तीन शर्ट पॅन्ट मी म्हणजे ह गोव्याला चालला तुम्ही ह शिरटा का चाला ती म्हणजे तिथ काय फिरायला चालय म्हणे आम्ही मिटिंगला चालू आहे आमचे डीललर्स ची मिीटिंग घे मग दोन तीन टी शर्ट दोन तीन बर मुडी द तीन पेट काय न भरली म्हणजे आमची मीटिंग! चालू रे मग मी टकप चालू म्हणले मी म्हणल मग काय बीच वर जाणार नाही काय बीचवर कयला जाती म्हणते तिथं बीचवर नाही जायचं तिथं हॉटेल ग केलंय त्यांनी. ! ! ! हॉटेल म्हणजे त्यांनी एक हॉटेल बुक केलय ग. त्या कंपनीने. मग त्यांनी त्या हॉटेलमध्ये सगळ ठेवलय. म्हणजे तिथ स्विमिंग टँक वगैरे असेल. ह्यांच सगळ एन्जॉयमेंट त्यातच होणार. बाहेर नाही जायच कुठ.
ह ह ह
हॉटेलच्या बाहेर जायच नाही. काय माहिती बया.
हो मिटिंगसाठी चाललेय तर रोज सकाळी मिटिंग असणार म्हण. दुपारपर्यंत. दुपार नंतर मग एन्जॉय.
हा का
टार्गेट अस ते कम्प्लीट झाल ना त्यांच, की मग त्या डिलर्स लोकांना नेत्यात.
महिन्याच टार्गेट असते.
हम्म उगीच नेत नाहीत. तेवढ पैसे खर्च कर ते तेवढ करून बी घेतात काम.
हम्म व्हय काम कुठल बी असू ब त्याच्यामध्ये जे काम असते रात ना दिवस जागायच.
हम्म आपल्याला वाटतय खर पण असत. त्यांना तर काय सोप्प आहे का रोज जायच. यायच. एवढ्याला गाडीवरन.
त्यामुळ आपल्याला पण काळजी असतेच. त्यांना पण वाटत.
अवघड ये रे देवा.
हम्म हम्म सगळ्याच अवघड आहे.
मग
काही नाही बघा बसले उगी शांत एकदम. पाऊस पडाला बाहेर जोरात.
आमच्यात आता नाही पडायला. दुपारी पडला होता. आमच्या इथे आत्ता नाही पडायला. दुपारी पडला होता.
निवांत आपल सोप्यावरण बाहेर बघत बसायच. खिड गॅलरीत निवांत बाहेर आपल चांगल थंड वारा सुटलाय बघत बसले.
अजून
काही नाही मग झोपल
तुम्ही एवढ बोलायलात बाकीच्यांची झोपमोड होत नाही का ओ.
कोण माझा आवाज कुठ बाहेर जातच नाही रुमच्या.
नाही नाही भाऊजींना.
ते कुठ घरात आहेत.
मग कुठे आहेत.
ते तिकडं गल्लीत मित्रांसंग गप्पा हानत बसलेत जाऊन.
असं आहे होय. मी
येत असत्यात अकरा वाजता रोज. अजून बसले तिथच. येतील थोड्या वेळाने. आता तीन दिवस हम त्या टकल्या संग भेट व्हायची नाही.
टकल्या
त्यांचा मित्र ये ग तो. सचिन भाऊजी.
टकलाय त्यो. त्या टकल्या संगच बसत्यात जाऊन तिथ.
जीगरि मित्रय ग.
हा त्याजसंग असत्यात दहा आणि एक दोघ जण असतेत तीघ जण बसतेत तिथं ते गल्लीच्या कोपऱ्याला त्या टकल्याच्या रिक्षात त्याका रिक्षाय ना
आमच्या घरी आलते होय सोडायला ते काय?
हा ती तीच टकलं बघ.
हा हा हा
त्याजा संग गप्पा हानित बसत्यात त्याज काय लग्न झालं नाही अजून एवढं वर्ष झालं चाळीस वर्षाचा झाला टकला
बापरे
काय करायचं मग त्यो आपलं बसतो ह्यांना बी घेऊन सोबत
दिवसभराची भांड सांगत बसतय काय?
ते बि रा जागवतो आन ह्यांनाबी जाग येतो.
होय दिवसभराची भाड सांगतो काय भावजींना
बक्की यांना बी लय लागतय अगं वर्ष झालं म्हणून मी ह्यांना म्हनल मघाशी चाल्ले होते मी म्हणलं हम् आता लय गळबड करलात म्हणल टकल्या वाट बघत बसला असल तिथं कोपऱ्याला आता तीन दिवस त्या संगं नाही भेटायचं
झोप यायची नाही बिचाऱ्याला
तेक आग आजच सकाळी मी कामाला चाल्ले होते ती बारक्याला स्ट्रॉबेरीची चॉकलेट घेउन् देत होते तिथनं मम्मी आलती तिथं चाललं होतं रिक्षा घेऊन टकलं अन् चिंंट्याला म्हणत अय तुझा बाबा आला का नाही अजून तिकडनं त्या ह्याज्यावरून का तिथंच गेला कुठ धबधब्यात वाहून त्यो ती म्हणली आमची मम्मी म्हणली ती आलाबी अन् कामाला गेला बी सकाळी सात वाजताच तुझ्यासारखंय का म्हणंली अ